हॅलो!
हा काय करताय?
काय नाही. बोला काय चाललंय?
हम झालंच काम आवरली?
हो झालं.
हम्म झालं बघा.
पण आता अपघातीवरून विषय या विषयावरून बोलूया.
हो चालेल ना बोलू ना.
ता बघा ना, भरपूर म्हणजे अपघात होत आहेत. रस्ते वगैरे खराब आहेत. त्याच्यामुळे गाडी वगैरे काही मुलं आहेत एकदम फास्ट चालवतात. जर समोरून स्लो जात असेल, गाडी स्लो असेल त्याची, तरी दुसरा व्यक्ती फास्ट येणार. ऍक्सिडेंट होतो म्हणजे एखाद्याची चुकी नसताना पण त्याला त्या गोष्टी भोगायला लागतायत.
हो, बरोबर आहे ना. आणि आजकाल बरेच म्हज जे अ जेंचं वय आठ रा नाहीये ते पण अ. लहान लहान मुलं पण आज गाडी चालवताना आपण बघतोय. तर त्यांना पण, ज्या त्यांच अठरा वर्षाचा पूर्ण होई पर्यंत त्यांच्या हातात गाडी नाही दिली पाहिजे.
नाही च दिली पाहिजे. तेच ना. आता बघा म्हणजे अशी अ म्हणजे घरातली पण काही बोलत नाही, काही काहिंच्या डायरेक्ट गाडी देतात. एखादा मुलगा पाठी लागला की, गाडी पाहिजे. आता कशी? आत्ताच्या पिढीमध्ये बघा ना, बारकी मुलं पण गाडी, मोबाईल वगैरे मागतायेत आणि आई वडील लगेच घेऊन देताएत, का तर कॉलेजला जातोय, शाळेत जा तोय, पण ते मुलं पण अशी म्हणजे त्याचा गैरफायदा घेतात ना. आता सगळीच नाही घेत, पण घेणारी घेतात. गाडी एकदम फास्ट चालवतात. तेच ना. वध्येया
आणि आपण पण त्यांच्या हातात गाडी दिली तर, आपल्याला पण ते घरी येईपर्यंत काळजीच वाटते.
हो ना तेच भीतीच वाटते. काय कसा येतोय, सुखरूप येतोय की नाही. हा आणि आत्ताचे रस्ते पण एवढे खराब आहेत. की म्हणजे सांगू नाही शकत. कुठे खड्डा आता पाऊस पावसाळ्यात किती प्रॉब्लेम येणारआय. आता खड्डा पावसाळ्यात खड्डे भर ताय मग समजत नाही हा खड्डा किती मोठा आहे. एकदा चुकून गाडी गेली. त्या मधी ती गाडी पाडणार. आणि मग परत काय ना काहीतरी होणार आपल्याला.
हो बऱ्याच ठिकाणी रस्ते असं खराब असता वगैरे लवकर तर. आपण पण एवढं महत्व वगैरे देतो पण ते लोक येऊन लवकर लक्ष पण देत नाही. एकदा मतदान वगैरे झालं तर.
हा. ना.
रस्त्यांच काम वगैरे पण त्यांनी केले पाहिजे. रस्ते सुधारले पाहिजे.
तेच ना. खड्डे तरी म्हणजे भरायलाच पाहिजे.
होना.
या नंतर मग अजून त्रास होतो. ना मग सगळ्या ना.
आणि ते समृद्धी महामार्ग तर. नाही का त्याच्याबद्दल तर ऐकलं असेल ना तुम्ही ते तिथे. तर सारख अपघात होत असतात.
हो. हो. तेच ना.
तिथे रोज असं चालूच असत. म्हणजे एक दिवस पण अस जात नाही. का तिथे कोुणाचं ना कोुणाचं असं अपघात सारखं आपण ऐकत असतो. असतो न्यूज मध्ये पण.
हो. म्हणजे जिथे ज्या-ज्या ठिकाणी जास्त होत. तिथे तरी लक्ष द्यायला पाहिजे.
हो आणि तिथे आ. जास्त म्हणजे जिथे-जिथे गतिरोधक करायला पाहिजे ते त्यांनी ज्यांना केलंय वाटत? जास्त प्रमाणात आणि मग ते एकदम फास्ट गाड्या चालवतात लोक. त्यामुळे मग ते अपघाताचं प्रमाण वाढत.
वाढत चालेय. काही असे म्हणजे काही ठिकाण अे आहेत. काय तिथे म्हणजे हे स्पीड ब्रेकर आहे ते. म्हणजे असे बांधतात ना. ते समजत नाही. मग एखादा आता त्याला सवय झालेली असते. स्पीड ला जाणार. त्या मला त्याला माहिती नसते स्ड ब्रेक. कर आहेत. मग ते जाणार मग ते स्पीड ब्रेकर दिसणार. मग त्याच्यावरून पण ऍक्सिडेंट जास्त होत आहेत.
हो ना हा.
पहिली गोष्ट म्हणजे. गाडी आपण जास्त फास्ट नाही चालवली पाहिजे.
हो.
चालवायला पाहिजे.
हो आणि मुलं पण आपल्या बरोबर अस तात गाडीवर. तर आपण काळजीपूर्वकच गाडी चालवली पाहिजे. आता मुलांना नाहीयचं सोडायचं पण असतं. त्यांना क्लासला, ट्युशन, स्कूलला वगैरे सोडायचं. अस्त.
हा आपण आणि आपण बरोबर आपण आपल्या ह्याच्यात जातो. पण समोरचा व्यक्ती कसा येतो हे पण समजत नाही. त्यांच्यामुळे असे भरपूर आहेत. ऍक्सिडेंट झालेत की. समोरच्या चुकीत ठरतो.
हो आणि तसच सेम माझ्या बरोबर पण झालंय. मी असंच मुलीला स्कूल घ्यायलाच चालले होते. त्यावेळेस मी सर्वच. चाले होते. तरी समोरुन क्रॉस करूनच एक माणूस गेला असल्याने. मग तेव्हा माझ गाडी पण पडली होती. आणि म्हणजे मला काय जास्त लागलं नव्हतं पण. गाडीला जरा म्हणजे हे झालत. एक साईडच समोरचं पाठ तुटलं होतं गाडीचा. म्हणजे आपण सरळ चालत असलो. तरी समोरचे लोक सरळ नाही चालत बघा.
तेच ना. म्हणजे आपली सुखी नसताना पण आप
भोगावं लागत. हो ना हम्.
समोरच्यानी पण असं म्हणजे काळजीपूर्वक नीट गाडी चालवायला पाहिजे. काही लोक असतात. दारू पिऊन असे म्हणजे गाडी चालवतात. मग कशी पण गाडी चालवतात. समोरच विचारत नाही डायरेक्ट ठोक ताईत गाड्या.
हो ना.
त्या दारियातात जातात डायरेक्ट. बघा आताण किती चालू आहे दरित डायरेक्ट. म्हणजे काही मुलं अे असतात. की दारू पिऊन वगैरे गाडी चालवतात मग ते जातात. छोटी घरी आई-वडील आपली काळजी करत असतो. का आज मुलगा आता मुलगा येईल. आता येईल. नंतर मग असं काय समजत. आणि मग त्यांना धक्काच बसतो.
हो आणि ते. आता बरच प्रमाणात असं पण ऐकलंय की ते नई का. कारमध्ये आपन कार घेऊन समजा कुट चालोय. आपण लोकेशन. नाही का टाकतो ना. म्हणजे का कार मध्ये मॅप वर बघून. तर ते गुगल वर लोक लोकेशन पण अस दाखवत ना. की गाडी डायरेक्ट म्हणजे अस दरीत वगैरे. जायला असं पण खूप जण. असा बघण्यात आलाय.
हो दाखवतात तसं पण लोकेशन पण कधी-कधी चुकीच दाखवतो.
हो.
त्याच्यामध्ये जास्त हे प्रमाण वाढत चाललंय.
हो त्यामुळे अपघाताचं प्रमाण जास्त वाढतय.
सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. स्वतःची तरी.
आणि अस जास्त प्रमाणात नाही, का आपण बघतो नाे कॉलेज मुल असतात, तीन तीन जण चार चार जण ए गाडीवर पण आपण बाहेर येताना बघतो, तर ते पण पोलिस ज्यांचं काम आहे, की त्यांनी त्यांना अडवलं पाहिजे. आणि आस, तीन तीन जण गाडीवर जाणं हे, त्यांच्या जीवाला आपण धोका आणि समोरच्या जीवाला, आपण धोका असतो बघा.
हो ना तेच, जा मुळ ऐकतच नाही,
हो
पहिली गोष्ट म्हणजे आठला वयाच्या आत नाही द्यायला, पाहिजे गाडी. परमिशन नाहीच आहे, पण ते कसे आता चालवतात. अलीकडे ट्रॅफिक हवालदार नसतात. त्याच्या मु क त्याच्या मु मुलं आपल्या आहेत गाडी शकताना. बारकीच मुलं आत गाडी शिकतात.
हो आजकाल पाचवी सहावीच्या, मुला पण गाडी चालवतय.
हो तेच, त्याली सगव होते, वरतून काम वाढत जाता,
आपण पालक म्हणून, आपण पण मुलांकडे लक्ष दिलं. पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं कसं आपण मुलांना ते वयात येईपर्यंत गाडी देऊच नाही, असं मला वाटत.
तुमचा आवाज थोड ब्रेक होत ताई.
हॅलो तो एनाता? नाही तेच म्हंटलं गाडी नाही द्यायला. पाहिजे एवढं लवकर तरी, आणि कतरी त्यांना समजवायला पाहिजे. कि हा स्पीड ला गाडी चालवायची का?
हो आणि बाहेर, केल्यावर आपण कस त्यांच्या मागे तर, सगळीकडे जाऊ शकत नाही.
नाही तेच ना आणि आपल्याला थोडी न? सग आता म्हणजे आताची वारकी मुलं पण ऐकत नाही, त्यांचच खरं करताय.
हो,
आपण काय बोलाय गेल्यावर मग ते आपल्यावरच का बोलणार,
हो आणि आपणच कसं लहानपणापासूनच मुलांना थोडं म्हणजे असं स्ट्रीिक ठेवलं. पाहिजे कारण ते असज कसं होतं आपण जास्त लाड केल्यावर, मग ते नंतर आपल्याला त्रास होतो बघा.
हो ना तेच,
त्यांच प्रत्येक गोष्ट म्हणजे, ण पण ऐकलं नाही, पाहिजे कारण आपण त्यांच प्रत्येक, गोष्ट ऐकत गेल्या मग ते मोठेपणे आपल्याला जास्त म्हणजे शिकवता, मग हे असं नाही ते तसं नाही मम्मी हे असं.
हो तेच, आपल्यालाच ते शिकवत बसतात आपण राहिलो हे करत.
हो ना
तेच समजत नाही त्यांना पण,
आणि आजकाल असंच, झालंय बघा पहिले आपण कसं आपल्या आईवड वाढलाच जेवढ रिस्पेक्ट करत होतो, किंवा पाहिलं असं लोक आणि पहिले ची मुलं, मुली पण असं असायचे की, जे आईवडलांना उलटून बोलणार नाही.
आता अशी आहेत काय, जो तो म्हणजे रिस्पेक्ट नाहीच, करत आपल्या आई वडिलांची.
हो आणि प असं पहिले शिक शवत होत्या शाळेत पण की आई वडिलांच्या पाया पडूनच तुम्ही शाळेला जायचं पण असं आता खूप कमी झालाय म्हणजे हे बघण्यातच येत नाही कुठं
असता नाही आता भरपूर कमी आता आई वडीलच्या देवांच्या पण लोक पाया पाडायला विसरतात
हो
आणि शाळेत तर काही चांगलंच सांगतात सर वगैरे का मुलं अशी असतात काही काही त मानावर नाही घेल आणि आपल्याला स म्हणजे सांगत सुटतात की आता असं असत तुमच्या कालाात ते वेगळ होत आमचा आळात वेगळा
हो ना ह
पण आता तुमच्या कालात बघा ना किती काही काही अपघाती होत आहेत आमच्या काळात एवढ्या गोष्टी नव्हत्या व्हायच्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होते आम
हम्म तेच ना हा पूर्वीच आणि आताच सर्वच बदल बघा राहानमान बदललय आणि अ वाहतुकीच सर्वच बदललय
हेच नाज काहीच नाही हालय पहिल्या सारखं आता बारीक बारीक मुलं पण म्हणजे एखादा ज जन्माला आला आणि डायरेक्ट म अशा भरपूर गोष्टी अशा पण घडल्यात ह
हो
ह त्यांनी जॉब पण नसत बघितलेलं का एक दिवस पण नसत पूर्ण बघितलेलं तरी पण गेलेलं आहे आत्ताचा पूर्ण चेंजच झालाय सगळं
हो
नंतर तर अजूनच वेगळ आहे तर नंतरच्या पिढीने तर अजूनच त्रास सहन करायला लागणार आहे
हो ना ह
आता ह्यांना नीट समजलं तर हे जाऊन त्यांच्या पिढीला समजवणार ना जर समजत नसेल तर मग हे काय करणार
हो ना बरोबर आहे
समजून घ्यायला पाहिजे म आई वडिलांचं पण ऐकायला पाहिजे
हो
आई वडिलांचा जो ऐकेल तो एकदम मोठा
तेच ना त्यांना ते जाणीव झाली पाहिजे की आ डील आपल्या करता म्हणजे जे करता ते चांगलंच करता ना
हो कुठला आई वडील कोणाच म्हणजे कुठल्या मुला
हो आणि असं बोलता ना कि देवाच्या रूपानेच आईवड वडील हे आलेले असत
तेच ना देव आणि देव हा ते बोलतात ना आता देव एवढ्यांना नाही बघू शकत म्हणून देवाने आई वडील घडवले
हो
गोष्टी समजायला पाहिजे
सालेल मग
हा चालेल छान वाटल बोलून गर वहिन